हॅलो.
हा बोला की चहा पाण झाला काय हो?
हा काय चाललंय?
काय नाही बघा लवाणलं होत सा तब्येत बरी नव्हती म्हणून.
हा हा.
हम्म. मुल
तुम्ही झोपत नाही का दुपारच.
झोपतोय कधी कधी. कधी कधी नाही. झोपतय, तुम्ही झोपत नाही.
तो एकटा झोपलाय ना हो.
झोपले
खाय माने तुमच्याकडला मेंदूर उद्याचा.
झोपतोय कधी कधीतरी
बेंदूर उद्याच तुमच्या इकडला कर्नाटकी.
कामातन वेळ मिळाला तर झोप लागत नाही दुपारी.
तुमचा आवाज अडकळतोय हो.
मग काय आजु कोण
कर्नाटकी बेंदूर तुमचा, कर्नाटकी बिंदू
अ नाही असतोय. बेंदूर असतोय, तुमचा कधी असतोय?
हा बोला की.
आवाज तुमचा हे नाही होत. आवाज येतो काय म्हटल. तुमचा येत नाही. आमचा हब
हा हा
रेंज प्रॉब्लेम आहे वाटत आज.
आज बहुतेक सर्वर डावुन आहे वाटत बहुतेक.
हम्म हम्म आवाज कमी जास्ती पण व्हालाय, आणि व्यवस्थित ऐकू येईना हो.
हा हा मग तुमच्याकडे कोणता बेंदूर असतोय म्हटल?
नाही आमच्याकडेही महाराष्ट्रच बेंदूर असतय. बेंद्राल तुमच्या इकडे काय करतात पोळ्या?
हा पोळ्या, चकल्या करतात अ परत ते बैलांच्या शिंगामध्ये घालायला एक गोड चकल्या माळा असत्यात.
हा हा हा
हम्म
आमच्या इकड पण चकल्या नाही धपाटे करत्यात तिखट. अ परत आपल्यावर राहते अस, आपल्या चविनुसार. कोण कानवल करतय. पोळ्या करत्यात.
होय पोळ्याचा मानच आहे हो.
हम्म शर्यती असतात बैलांच्या. बैलासनी स्लोप उटून धुऊन स्वच्छ त्यांना कींज कींज शिंग रंगवून त्यांना ती कासर वगैरे नवीन आणत्यात. बैल शर्यती असत्यात. नंबर आलेल्या बैलांची मिरवणूक असत्यात.
विरु आहे ह. विरू
हा, हा पाऊस नाही ओ
पाऊस नाही बघा की कस
त्यामुळ
हो ग
हम्म
आणि काय म
हम्म, हम्म आणि काय नाही बघा
ह
हम् हम जेव जेवणाला कधी घालतासा संध्याकाळी
होय, होय
हम्, हम् डोरागोराकडन जाऊन आले
होय जावरांचा आवरल्यानंतर कायच
हम्म, हम्
लवकरच कराय लागते ओ
हा, हा
हम्म
हम्म, हम्
आमच्याकडे पण निम आमच्या इथल्या जवळ जवळच्या गाड्याात गावातनी पण कर्नाटका बेंदूर आहे
होय का
हम्म ठराविक, ठराविक गावात कर्नाटकी आहेत ठराविक, ठराविक आहेत महाराष्ट्र बेंदूर आहे असं काय आहे कोणाष्टक
तुमच्यात बैल आहेत?
अह अ बैल आमची नाहीत होतीत आमच्यात विकली
ह
आणि अ चिखली बैल आणून तुमच्याकडे हे करत्यात काय पुजत्यात काय ह, ह
ह हा
जस जमाना पुढं जाईल तशी पद्धत आता
बेंदूर पण खास अ म्हणजे हे आहे ओ
मराठी आणि कोणकोणते सण साजरी नारळी पौर्णिमा करताय तुमच्याकडे साजरी
नारळी पौर्णिमा नाही ओ काय करत तुष?
नाही नारीळी पौर्णिमेला दूध तू आलो त्यात राज कोजगिरी पौर्णिमा ओ
कोजागिरी पौर्णिमा नाही आमच्याकडं काय एवढं काही हे करत नाहीत ओ तिकडं?
त्या दिवशी चुलीवर दूध उतू घालवला जातो म्हणजे आठवलं जातय रात्रीचं बघा हम्म त्याच्यावर चंद्राची सावली पडायला पाहिजे. असं दारात आठवत्यात कोजागिरी पौर्णिमेला.
ह
आणि मग मसाले दूध करून पिलं जातं.
हा हा
पहिला सगळी एकत्र मिळून असं गल्लीत सण करायचे आता जर ब ह
होय
अ उकळ जात आणि चंद्र दिसायला पाहिजे
खर खरा लागलंय सगळं हॅलो
ऐक ना
आवाज येत नाही सगळं खरं करायला लागलंय.
रेंज फुल आहे ओ खरं
वर्ण सर्वर डाऊन आहे का काय माहिती काहीच कळना तुमचं
काय माहिती ओ रेंज पण हाय आवाज का कमी यायला कोणास ठाऊक ल वण ह वर्ण एक गांधी सर उडावणार अस् हम्
हम्म
हम्म कोच्यागिरी पौर्णिमेला मसाले दूध करत्यात.
हा
हम हा
त्यादिवशी काय उपवास असतो या
नाही उपवास नसतोय. असतोय एकेकांचा आम्ही नाही धरीत पौर्णिमा धरते ती
हा
हम्म काहीतरी रेणुका देवीचा आणि कार्यक्रम असतो या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला बहुतेक त्यामुळे बऱ्याच बाईकांचा उपवास असतात त्या दिवशी जोगवा पण मागवला जातोय.
ऊन हायस मुला ऊनठ बर हा गाडी नाही म्हणत दूध काढतािरवाच तर दुधच्या प्यायचा अस माझी खडे आण बिलुर मी बज हॅलो
हो बोला कि
मुलगा आमचा ओ हा पूर्वे काय करायचं . . त्याच्याकडे मुलग्याची सुलत्याला पाहिजे हो त्याची फोर व्हीलर आहे.
हम्म.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
काय करायचं?
त्यांना गाडी पहिल्या वाढतं.
कसली
चुलत्याला मुलगी येत्या का नाय चुलत्याच्या मुलगी आहे मुलग्या समजा आहेत ना
हां.
त्यांना गाडी पाहिजे मुलग्याच्या आमच्या फोर व्हीलर कामासाठी.
पाहिजे वे.
हा काय प्रयोग करायचाय? चा वाटतं त्यांच त्याच्यामुळे . टांगा लागलाय हो.
हा मग ते ते काय गाडी मारा देऊन जाणार चुलतं.
हा तेच आहे तर असं हो काय त्याला मत तुझं काम असेल. त्याचे फोर व्हीलर आहे. थार आहे गं तीजी बारकी बड्डेला हाय लई दीप्ती चल त्याला फायदे झाला त्यांचा. हां.
हा हा.
आणि काय म्हणताय म?
आणि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
उम्म हम्म. एक एक मिनटं टायमिंग होवित आलंय.
का हा ला
हम्म.